हॅलो, आवाज येतोय का ताई?
हा येतो येतोय.
बोला बोला काय चालंय. काय नाही बसलोय आता आराम करत होती. जरा हो का खूप दुपारी नाही झोपत मला झोप नाही लागत दूपारी नाही लागत. झोप लागत. मी झोपते मला चहा पाणी झाला मग जरा संध्याकाळी फ्रेश वाटते. हा झोप झाली का थोड फ्रेश स्टत असेल थकून जात ना काम करून पण संगळ करून आपला
हो हो
ह हम् अजून काय चहा पाणी करायचं असेल अजून
हो
चहा नंतर घेणार सहा वाजत वगैरे हो ना. आमचा पण चहा पाणी व्हायचं आहे अजून झोपलो नाही काही नाही दुपारी नाही आम्ही पण नाही घेतला अजून हा करू म्हटलं आता. कारण कसं आज सुट्टी होती. ना मुलांना हो का हो आज सुट्टी आहेत शाळेला तर, त्याच्यामुळे मग करू म्हटलं थोड्या उशिराने
हो बर बर सुट्टी असली की जरा बरं
आरामात काम वगैरे हो मग काय रोजच आहेच. आपली धावपळ
हा ना
पाऊस आहे की नाही तुमच्याकडे काय? नाही आता दोन दिवस तर नाही आहे पाऊस नाहीय का. हम हम आमच्याकडे पण नाहीये. कडक ऊन पडलेल उन्हाळ्यासारखं ऊन पडलय एकदम
हो इथे पण ऊन पडलाय.
हो ना पाऊस पडला की जरा गार वाटत ना हो ना थंडावा वाटतो. तेच म्हटलं काहीच नाही पाऊस हा हा बघू म्हटलं ताईंना कॉल लागतो का नाही करून बघू कॉल लागला. अजून काय चाललं? आज काय जेवण केलं? हा चिकन केलेला. हो का,
हो
चिकन भजी भाजी बनवली का फ्राय केला होता. नाही भाजी, रस्सा भाजी हो अच्छा अच्छा म्हणजे जास्त नाय हा आस थोडसं, हा नॉर्मल असं ग्रेवी फ क्त हा वेगळी आहे माझी तुमची पद्धत वेगळी आहे. मसाला काय वापरता तुम्ही? आम्ही मिरची पावडर वापरतो आणि गरम मसाला हो का. खोबरं ते हम हम हा कधीतरी टाकतो खोबरं वाटून वगैरे हो का अशा भाजीला नाही का कांद्या हा कांदा टोमॅटो पेस्ट करून ना. नाही पेस्ट ना असा छोटा छोटा खात हा हा. कांदा कांदा थोडा जास्त घेतो कारण का ग्रेव्ही हो ग्रेव्ही. आणि नंतर मग त्या कांद्यामध्ये. कांदा झाला ना म्हणजे शिजवून घेत हा तेलामध्ये मिरची टाकतो ह आम्ही पण आम्ही कसं बनवतो सांगू का तुम्हाला कांदा चिरतो आपण ना कांदा. चिरून घ्यायच आवाज येतो का माझा हॅलो. हॅलो. आवाज येतो का. हॅलो. आवाज येतो का ओ ताई. हा बर मग गेवी होते ना कांद्याला पाणी सुटत हो. मग त्यानंतर सगल मसाला टाकतो बर. गरम मसाला वैगेरे मिरची पावडर हळद ह ह पावडर म्हणजे काय घरात असेल ते चिकन मसालाय शिजून घेता का त्याला त्यालाच मसाला लावता का तुम्ही चिकनला. नाय तेलामध्ये टाकते. जे ग्रेव्ही असते ना त्या तेलामध्ये परताय वयाची बर हा. कारण कस ह ह कारण प्रत्येकाची नाय.
असं वाफे
वाफेवरच वाफेवर का आम्ही काय करतो. कुकर मध्ये एक शिट्टी काढून घेतो. हो एक शिट्टी काढून द्यायची नंतर ना म कांदा. कांदे भरपूर चिरायच त्यात एकच टोमॅटो टाकायच चिरून परत लसून अणी तेलामध्ये खूप परतायचं लाल होउसतर. लाल झाला का मग खाली गार गार करायला ठेवायचा मग त्याची पेस्ट बनवायची म खोबर, जिरे, धणे ते पण भाजायचे चांगले ते पण पेस्ट करून घ्यायचे. कोथंबीर त्याच्यामध्ये आलं म नंतर हो म. ते सगळं परतून घ्यायचं त्यात चिकन टाकून द्यायचं. आपल्या जेवढं लागेल तेवढी ग्रेवी करायची. पातळ लागलं म थोड. आम्ही कधी कधी करत अशी म्हणजे हा खाऊन कंटायला आला ना. हा. हा हा मग खोबर टाकून वगैरे करतो मग तो कसं जाड होतं ना ह बरोबर की. कस कधीतरी करतो कधीतरी फ्राय वगैरे असतो. कारण कस. लसणाव फ्राय करतात ना. हो लसणाव. काही काही कशी पद्धत वेगळे असते कोणाचे वेगळी ते कस म्हणजे आपल्याला पण रेसिपी सम हा रे समजते ना म आपल्याला पण. आपण पण त्या पद्धतीने करू शकतो. हा. हम्म. आता कुठे फिरायला जायचं का घरातच. नाही जाऊ फिरायला आता पाऊस पाऊस येउदे पाऊस. तिथल्या तिथे सुट्टी बा मुलांना गार्डन मध्ये हा असे जातो आमच्या इथे गार्डनला वगैरे. हा हाजवळपास. हा जवल म्हणजे हे आहे ना तीथे जातो. हो ना आम्ही पण आता फिरायला वगैरे ह आम्ही पण संध्याकाळी सहा साडी सहाला जायचं थोड फिरायचं मुलांना खाली गार्डन मध्ये खेळवायचं. मग यायचं घरी ऊन खाली झालंवर जाता. हो. हा मुल पण कंटाळून जात न आपल्या पण कंटाळा येतो ना थोडेसे पाय पण हे होता मोकळे होऊन जाता. हो, हम्म. जरा बाहेर फिरलं का बरा वाटत. हो टाइमपास होऊन जातो. संध्याकाळ झाली ना चहा वगैरे की जाते जरास. हा हा. हं. हो ना. आता चहा पाणी करू या चहा घेयला आमच्याकडे.
हो घ्या घ्या. मी पण घेतेत चहा मधी काय क नुस ते चहा.
चहा. हो ना. चालेल तुमच्याशी बोलून छान वाटलं बरं का. हा मला पण छान वाटलं हो. हो ना चालेल चालेल असंच फन करत जा मी पण करत जाईल. तुम्हाला हो चालेलल चालेल बर. चालेल ठेव का ताई. हा ठेवा. मगच. रिकामा ऑडिओ काय कर ना बघ कीं. आ ज चालू होता ना.